हा नमस्कार. काय म्हणताय कशे आहात तुम्ही?
हो नमस्कार मजेत, तुम्ही?
मी पण मी पण छान आहे. अ काय म्हणताय कस चाललाय तुमचा आजचा दिवस
हो बस चांगलं चाललंयस पाण्याची बॉटल भरत होती
हा हा हा बरोबर पाणी तर हवंच ना म्हणजे आता कुठे गरम पण खूप होतय आजकाल कारण की अजून जून महिना सुरू झालाय पण पाऊस काही अजून येत नाहीये त्यामुळे गरमी खूप हो डिहायड्रेशन खूप होत आता
हो शन तुम भरपूर पाणी पिलेला चांगलं ना त्यासने कस असं थंड पाणी ते असं वाटत चला म्हटलं फ्रीज मध्ये ठेवते बॉटल
अरे वा हो ते तर खूप जरुरी आहे कारण की काय होतय आता सध्या म्हणजे जे डहायड्रेशन होत आणि जे सारख गर्मीमुळेे घाम वगैरे येतोय त्याच्यामुळे ला आणि काही खाल्लं की वा पेक्षा जास्त ना
हो पाणी म्हणजे कसं आहे, माठातलं पाणी पितो ना आपण ते असं वाटत नाही की पितो या दिवसाचं.
हो हो हो बरोबर, हा नाही क्लायमेट चेंज पण खूप व्हायला लागलेत. ना आता त्यामुळे मग अ ती गरज पण भास ते आपल्याला की पाणी असं वाटतं ना की शरीरामध्ये कमीच पड त जेवढं प्यावं तेवढं कमी पडतंय, पण पाणी पिणं चुली खुप चांगलंय म्हणजे आ आपल्यासाठी इनफॅक्ट स्पेशली लेडीजसाठी. कारण की आपल्याला कसं, बवा थोडसं घरातले कामं पण भरपूर असतात आपली एक्टिव्हिटी पण खूप होते ना दिवसभरात, म्हणजे ह मुलांच्या माग म्हणा किवा स्वयंपाक म्हणा किंवा असं म्हणजे बाकी इतर एक् क्टिव्हिटीज सुद्धा आणि आपले जे, हो हो हे खरं हय, हे खरं हय कारण की, ऍसिडिटी असते ना आपल्याला कधी कधी ऍसिडिटी, आपला झोप पूर्ण होत नाही कधी कधी मग ते झोप पो पण, पूर्ण नाही झाली त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी आणि ह्या बाकीच्या हॉर्मोनल चेंजेस चालू असतात. त्यामुळे अ त्यामुळे हे ब पाणी पिलेलं नेहमी चांगलं.
हो चांगलं असत, ते नेहमी अजून हे आपल ते पोट पण म्हणजे असं साप होत. जास्त खाते बर का?
हो. हो बरोबर आणि पोट साफ होत आणि आपली स्किन पण चांगली होती बघाल आसली स्किन चांगली करायची असेल तर, लोक सांगतात की, पाणी प्या भरपुर
पाणी प्या, भरपूर पाणी प्या, अशी ग्लो म्हणजे अशी चमक येते, स्किनला स्किन म्हणा किंवा आपली पूर्ण बॉडी
हो हो हे खरं आहे म्हणजे अपूर्ण किनप आपली बॉडी इनफॅक्ट थोडसं डिटॉक्स करतं हो जेवढं पाणी प्याल तेवढं डिटॉक्स करत आणि पाणी पण आहे ना म्हणजे वेगळ्या प्रकारं पिल त्याचा वेग वेगळा असर असतो जस की आपण म्हणतो ना पाण्यामध्ये जर आपण लहान मुलांना आपण ओवा टाकून देतो किंवा अ आपण बडी सोप टाकून देतो त्याच जी व्हॅल्यू आहे ती वेगळी होते
वेगळं ते म्हणजे असं सादं पाणी नाही पिलं जात ना एवढं त्यापेक्षा असं काही डिटॉक्स वॉटर बनवून किंवा असं काही टाकून
हो हो हो आम्ही एकदा वाचल होत एका ठिकाणी की म्हणजे पाण्यामध्ये ना तुम्ही फक्त थोडीशी हलकीशी हळद घाला आणि थोडस मीठ घाला आणि तसं ते फक्त त्या पाण्याचा जस की तो चहा एक प्रकार त बनून फक् तुम्ही कंटिन्यसली प्या तर ते हा डिटॉक्स पण होतो आणि त्याच्याने घसा पण म्हणजे समजा एखाद्याला खर खर असेल किंवा काय असेल ना तर हळदीने लगेच रिकवर होतो त पाण्याचे खूप व्हॅल्यूज म्हणजे खूपच वेगवेगळ्या तुम्ही जस पाण्याला फॉर्म देताल ना तस तस त्याचे फायदे आहेत. म्हणजे पाण्याचा काढा पण बनतो बघा आज. आपण कि
हां पाणी पिऊन भरपूर बघा पुदीना टाकून पुदीना टाकून पण काडा बनवतो ना चांगला असतो बघा पोट पण म्हणजे पोटच दुखत असेल किंवा काही हो छान लागते. म्हणजे कशाही निमित्ताने पाणी असं एवढं पाणी नाही टा
हो बरोबर आहे बरोबर आहे इनफॅक्ट चहाच्या ऐवजी जर थोडस पत्ती टाकून आपण जर त्या त्याला फक्त हे टाकलं अ एखाद् अ पुदीना किवा एखादा लेमन ड्रॉप जरी टाकला त ते पण डिटॉक्सिफिकेशन साठी खूप हेल्प करतं त्यामुळे अ पाणी नक्कीच इम्पॉर्टट आहे. आणि लहान मुलं पण काय करतात, शाळेत जात पितात, म ते त्यांच दिवसभराचाच म्हणजे पाण्यातल जे पाण्याची बाॅटल घेतात ती पण संप संपलेली अस तर ते थोडसं ना आता... पाणी पिणं हे हेय आप आप पण कधी युजअली पीत नाही, कोल्ड्रिंकची बॉटल एखादी पटकन हह ह
ग्लुकाॅन डी च टाकून देऊ. छान आवडीने पाणी पिती पीतात लहान मुलं पण त्यांना म्हणजे अस आवडतं. ते पाणी प्यायला, अस काही एनर्जी ड्रिंक द्या त्यांना असं पाणी तर लहान मुलास म्हणजे प्रश्न विचारतात... एवढं पाणी कशाला पिता? ते एवढं पाणी का प्यायला लावतय? त्याच्यात काही विटामिन्स एत
हो नाही आणि ह ह्या मुला म्हणजे अस सगळ्यात छोटे जे पाच वर्षाच्या खाली जे आहेत त्यांना तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं. तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात... फक्त तेवढंच की, ते टेट्रापॅक मधले जे असतात जे ओ आर एसचे असतात.. ओ आर एस काय असतं? ते काय... म्हणजे पाणीच असतं एक प्रकारचं ते... कि बाबा हं... हो हो... आपण जसं मीठ साखरेचं पाणी घरामध्ये करून आणि म्हणजे शूला पण त्रास होतो त्यांना हो शूला पण आगाग व्हायला लागते तर त्यांना थोडस पाणी म्हणजे भरपूर भरपूर गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे आणि लहान मुलांना सुद्धा जे आपण जेवढं देऊ तेवढं कमी आहे अऍक्चुली चार पाच बॉटल त्यांनी दिवसभरामध्ये थोड्याशा
हो द्यायलाच पाहिजे तसं थोडं थोडं म्हणजे आपल्याला जेवढ टाइम राहिला ना हो ग्लास ग्लास पाणी म्हणजे थोडं थोडं का होईना त्यांना दच व नारळ पाणी
हा कोल्ड्रिंक दिलं तर पितात पण पाणी दिलं तर लगेच विचारतात प्रश्न की तुम्ही पाणी का दताय आम्हाला
किंवा नारळ पाणी, असं म काहीतरी तयार करून देऊ शकतो. शरीराला चांगलं राहतं.
हो हो, म्हणजे थंडीमध्ये एवढं आपल्याला नाही पलं पिल जात. पण आताचे जे दिवस चालू आहेत त्याच्यामध्ये तर नक्की त्यांनी पाणी थोडस इनटेक त्यांचा व्यवस स्थित पाहिजे पाण्याचा. आणि भलेही मध्ये तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये घ्या थोडस त्याच्यामध्ये मीठ साखर घालून घ्या, निंबू पाणीच्या फॉरमॅटमध्ये घ्या.
पाणी पाहिजे आता बघा ना ज्यांना बीबीचा त्रास आहे किंवा ज्यांना डायबेटीस आहे त्यांना, शुगर चालत नाही. त्यांना थोडंच पण मीठ टाकलं तर तेही घेतात ते वॉटर. तशाने पण थोडी बी पी कमी ते म्हणजे असं पाणी म्हणजे आपल्या शरीराला
हो हो, हवच हवच. नाही खूपच महत्त्वाचं आहे ते. नाही सांगतात, हो. म्हणजे अपचन होतं म्हणतात. काय काय म्हणजे प्रत्येकाची वेगळं हे आहे. हो हो, सगळ्याचं वेगळये. सगळे म्हणतात अग्नी असते. ते. त्या अग्निवर आपण ऑल रेडी जे जेवण टाकत असतो, त्याच डायजेशन चालू झालेलं असतं ऑलरेडी. रेडी. मग त्या डायजेशन मध्ये जर का, हो हो, आणि जसं तुम्ही पाणी पिलं की मग ते लगेच, तुमचं सगळ डिसट्रॅक्ट होतो. ति जी प्रोसेस बनवलेली आहे बघ देवानी ते सगळी म्हणजे प्रोसेस डिस्टर्ब होते. त्यामुळे लोक म्हणतात की नाही पिल पाहिजे.
नाही पिल पाहिजे. म्हणजे कस की नाय आपण अन्न वस्त्र पाणी म्हणजे आपलं सगळं हे महत्त्वाचंच आहे म्हणा. पाणी पण त्याच्यातला हा एक भाग आलाच.
बरोबर. नाही जुन्या लोकांनी जे आपल्याला सेट केलेले आहेत ना, पण जुनी लोक जे म्हणायचे ना ते सगळं असं बरोबरच म्हणाय चे. म्हणजे प्रत्येकाची एक प्रत्येकाच्या मागे एक सायन्स होतं म्हणजे ते म्हणायचो ना की, हा रात्री असं नका झोपु किंवा असं नक नका करू या वेळेला पाणी नका पिऊ, त्यावेेळेला हे नका खाऊ म्हणजे असं त्याच्यामागे काहीतरी सायन्स होतं, हो हा नाही ऐकत पण आता थोडं थोडं फॉलो करतो ना तर आम्हाला फायदा जाणवतो म्हणजे आम्ही खूप फॉलो करतो. आता जसं पाणी प्यायचं झालं की, खाली बसूनच पाणी प्या हे पण म्हणतात खूप जण, कि उभा राहून पाणी नाही प्यायचं, हम्म. कारण की ते डायरेक्ट गुडग्यांना होतं ते डायरेक्ट पोटावर लागतं तुमच्या लिवर ला इफ
हा आला मला, खूप म्हणजे शांततेत बसून थोडं थोडं हळूहळू घोट घोट चहा पीतो तसं पाणी प्या.
गट गट पण नाही प्यायला पाहिजे, ते अस्थमाचा त्रास होतो, हो हो हो तसंच सांगतात आता.
म्हजे पिण्यासाठ ते करतो. किंवा आपल्या घशाला त्रास होतो, आपला कंठ असा दुखायला लागतो, पाण्याचा म्हणजे बुरून दाब देतो कोणाला त्याला. हो, हो, आपली अन्ननलिका छोटी असते, आपण वरूनच जोराने पाणी पिलं तर ते त्रास होणारच ना.
हम् बरोबर आधीचे लोक हे पण सांगायचे की जेवण पण तुम्ही ना म्हणजे आता आम्ही पण काय करतो आम्ही खाली मांडी घालून बसून जेवतो. म्हणजे बरेचसे लोक कसे आता, आजकाल टेबल घेतात, हे घेतात, पण ऍक्चुली खाली बसून जे मांन मांडी घालून आपण जेवतो ना, ते आपल्या ते सगळ्यात. त. म्हणजे छान पोस्चर आहे, ते सगळ्यात छान पोस्चर आहे जेवण्यासाठी. कारण की काय होत आपल्या पोटावरती एक. हलकासा दाब आलेला असतो, तर जेव्हा-जेव्हा आपण जेवतो. तो ना, तेव्हा ते पोट पण तेवढं लिमिटेडच जेवण ऍक्सेप्ट करत. तर मग त्या वेळेला. आणि आपण नेहमी एटी-पर्सेंटच जेवायचं असतं असं पण सांगतात. आणि एटी-पर्सेंट जेवा आणि ट्वेंटी-पर्सेंट तुम्ही परत पोर्ट तुमच परत रिकाम ठेवा. पाणी प्या.
हम्म कारण अर्धा एक लिटर तरी जेवणानंतर म्हणजे अर्ध्या तासाने किंवा एक तासाने अर्धा
पलं तर मग ते सगळं संपून जात त्याच
हो
बरोबर आहे नाही बरेच गोष्टी आ् फॉलो इव्ह पूर्व पश्िम सात झो म्हण आम्ही आम आ फॉलो करत णीमही दुसऱ्या बाजूला झो म्हणजे दक्षिणेकडे वगैरे नाही का असं करून नाही करायला पाहिजे तर आम्ही आम्हाला ना थोडसं एक फ्लो जाणवला की ना असे विचित्र स्वप्न पडणं वगैरे असं तर मग तेव्हापासन ना आम्ही खूप हो सायन्स बरोबर अस सामिना खूप फॉलो केलं म्हणजे जसं आम्ही पूर्वपश्चिम जोपायला लागलो ना तर आम्ही लगेच आम्हाला फरक जाणवला तर काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही तथ्य असत आणि ते आपण फॉलो केलेलं चांगलंच असत
म्हणजे उत्तरेकडे आपली मान केली का आपल्या म्हणजे डोक्यावरच म्हणजे
हा हो हो मेंदूवर परिणाम होतो हो दक्षिणेवर कारण की आपलं ते हे असतं ना नॉर्थ पोल साऊथ पोल आपण म्हणतो हो तस असतं फरक जाणवल तर ते थोडसं आहे म्हणजे आपण प थोडं जुन्या लोकांच ऐकलं पाहिजे
हा खरंच मग आपण म्हणजे ऐक म्हणजे भरपूर यथं आताचे डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा गरसेी म्हाताऱ्यांचे जरा ऐकलं ना भरपूर आजारांवर किंवा काही ना हो कायच असत त्यांच्यावर लोकर उपचार होत ज
हो हो आपल्याला त्याचा पण फायदा होतोच म्हणजे आपल्याला काही झालं तरी पण ह चला ठीक आहे छ वाटलं तुमच्याशी बोलून आप पण मस्त म्हणजे खूप माहिती माहिती मिळाली मला थँक्यू
हो थँक यू हो थँक यू तुमच्याशी बोल हो हो ध्यवा